बरकू बोल ना बकू बोलायला सांगतोय. आमच बकु. खू कालू बकू बकू बकू म्हणजे काला बकू मग मझा आवड सुंदर बकू आहे तो. नाही बकरी है बकड है बक आय लव दिस बकड म काय बोलती ग? अ बकू बोलायला सांगते हॅलो चांगल सांगेल.
हॅलो काही नाही घ. आता जेवण करत होत ती पण तुमच कुलाला म्हणून मी तुमच्या ती बोलत आहे.
पण काय सांगू ग बाई इथ बकू वरती खाट वरती चढला आहे. मला मारत
अरे हा. एक दिवशी ना, अरे एक दिवशी ना बकू होती ना हिथे तेव्हा ना ते त्याचे ते पाय आहे ना पोटात
हां.
अरे रक्त निघुन गेला ना किती र निघून गेल होत.
खूप खतरनाक तुमच
हम्म खूप खतरनाक नाही एक नाही ते दुसऱ्या बकोवर असं बॉक्सिंग करत होते ना. एकही एक शिंगण तुटून गेलं.
कोणाचा ख अरे यार खरंच तर सिंग तुटून गेलय.
हा एक शिंगा तुटून गेला होता. हा.
हा. बे कुठे बि गा उंगली करतो. मग बरोबरए.
आणि बघा इतका रक्त निघाला होत
मम्मा. मम्मा देघोना. बकू मेरे उपर आना चहता. स माझी सक्री कपडी गंदी करून टाकले या बकुने बाबा. याचे एक शिंग बाकी येते तोडायला सांगतोय. तो
नाही. ते एक शिंग आहे ना ते पण तोडून टाकणार म्हणून मस्ती कराला येत
बेकार आहे ग हा भी
हम्म
काय सांगू ग बाई? जेवली का?
अज जेवली हा जेवली जेवली तुम्ही?
मला वाचवा
आ.. आह. आहा.. येरे येरे अरे अरे कपडे पण फाडून टाकत हा नीट बघ ना
हं हंं हंं होय ग कुठेय तू ग?
अरे तेथ ते सवय झाली ना गोदी मध ते जपतो म्हणून ते
ते तुमच मुळे झालं असं बकऱ्यां प्राण्यांना दूर ठेवाय
नाही ते तुम्ही ते काय करत होती तर? किती छोटा होता. तेव्हा तू कस गोदीमध्ये कसं झोपून राहायच्या. तुझ्या गोडीमध्ये तेव्हा त्या.. तोच ना मोठा झालाय
बापरे!
हम्म
अस आहे का?
तेव्हा आले हो तेव्हा किती दिवस झाले असेल, पंधरा दिवस झाले होते. आता तर तीन महिन्या झाल्या बकऱच्या.
बापरे! ही होळी नंतर आता झाली वाटते ता ना होडीच्या वेळेत आली तेव्हापासून आता आले.
हा ते मग तीन महिने झाले ना. नाही अं परवापासून तीन महिने होणार.
हो ना
मॅडम एक शिंग तुटलं दुसरं, पण शिंग तुटून जाणार.
असं वाटतंय मला?
असं बघ ना असं. हलव हलव, बघ असं हलतो तो शींग.
बापरे! मग हेत इथून निघून जाईल गं बया. इतक मस्ती नाही करायच असं. पण ना ह्याला समजवा गं तुम्ही.
हा
याला सांगा नेत. ते एक सिंगल राहिल ते बी निघून जाईन. म्ह
अरे! ते मोठ्या मोठ्या बोकड्यासबर बोक. शिंग करतो. खूप, मस्ती कर.
बेकरी याच का मग, मटून खाऊन घ्यायचं मने. माझ. कचुंबर कर, आंबटा किती छान लागेल?
टणच खातात पण, ते खाटकुडी येतात ना, ते घेऊन जातात.
पैसे देतात खूप म्हणून त्यांना वेच, वेचून देतात.
हम्म यांचे लग. बग. चार हजार येणार, किती सामान सुटून जाणार.
केव्हा येणार आहे मी?
पाच हजार तरी येणारच. हम्म.
हो ना. एक महिना आराम, फिर निघून जाईन. अजून त्या दोन पोरी काय करताहेत . मेरे को भी मॅगी खाना है.
नाय, मॅगी बनवतात का? ते जेवन ने. करत असेल खूप मॅगी खातात म्हणून माकडे सारख्या दिसतात.
हो का
अन् तू पण तसेच करत होत. तिन पहिले मॅगीच खात होती. माकड्या साडखी झाली होती.
आम्ही सगडे एकाच शिकाच ते आम्ही सगळे एक शिक्का नाण्याच्या बाजू
हुं
बणवतांना
आण तिथे बनव बनवतात का तुमच घरी ते सासर वैद्य ना सगडे खातात बाकी कबून नाय खात तसे
सगळेे खात आहेत. सब खाते है बाबु भैया
हुं
काय ग अजून आम्ही फिरायला गेलो होतो. तुडजा कुळभवानी कोल्हापूर ची महालक्ष्मी अक्कलकोट स्वामी समर्थ त ज्योतबा कोल्हापूर अजून जेजू री पुणे जेजूरीला गेले होतो. तिथे ना त्यांनी उचलून घेतलं होत मला. पुणे नाही गेलो तिकड ग पण जेजुरी गेलेलो त्याने मला बावीस पारया बावीस पायऱ्या पाचच चढवायच्या असते पण त्यांनी बावीस पायऱ्या चढवल्या. मला मी त्यांना बी उचलून घेत ल होत जेजु जुरिला हो आणि फोटो काढलेला आहे मी दाखवीन. एक
किती फोटो काढायला का? फोटो काढलाय का? ह -मला टाकू देयचे हा हम् नाही पण बघन
हो.
आणि व्हिडिओ पण बनवलाय का?
व्हिडिओ बी बनवला आहे ग, पण मी उचललं त्याच्या फक्त फोन- तो आहे मी- वेळ नाही उचलू शकत एवढ्या मोठा माल-
खूप वजन असेल किती?
ल्या मला.
हा, तुझे वजन किती?
माझ सेहेचालीस -
आणि त्याचे -अं बापरे! पंचावन तरी पण उचलून घेत- आपलं.
येस - बा- हे बोकरळ हहा बोकद बेकार आहे. यार- खूपच मारायला येत. बापरे! हा त लईच येडा दिसून राहिलाय मला.
खूप गुस्सेमध्ये आहे.
हे बघ -तेव्हा तो बघ- कळाला होता बघ म पप्पाचे कप-
अरे! ते तर, खतरनाक होत ते बोकूूड. अरे! किती पण ठोक ठोक ना तरी- पण नाई जात. हो का? ते दरवाजा लावून लावून कश लपत होते.
लावून लावून- तरी -त्यांना बायाच पाहिजे होत्या त्यामुळेच -
बाय आवडत नाही, बाई ना मला पण ना असं उचकून असं फेकून दिलं ना डायरेक्ट उकड्यावर पडली होती खर उकड्यावर पडली होती उकड्या- मारले तर- हम् माया त दातो घसली न.
हो का?
हां -
हम् हा अरे यार अरे हम्
हा पाय ग
काय? मस्ती कराल येतो हा बो कोड
हम्म, खूप मस्ती करतो. मस्ती खूप करतो हा अ रे बांधल बांध नाही दोरी
हा
हम्म हम्म
काय अजून काय सांगते? बरं दहा मिनट झाले वाट ठेऊ का?
हा हा झाले असं वाटतय. हे
ठेवती आता हा, कट कर. जा
हा हा